हा ताई आवाज येतोय हा आणि काय.. काय करालाय
काय नाही बघा चहा
होय.. होय होय आताच झाला चहा. काय तुम्हाला फोनच करायच झालं नाही.
हो तुम्ही बाहेर गेला होता ना.
हा त्यामुळं काय वेळच मिळाल नाही ओ फोन करायला. आणि काय मग पाऊसतेन हाय तुमच्याकडे?
तिकडे
आहे आहे आमच्याकडे पण आहे पाऊस.. ! तेच आज जरा वेळ होता मग म्हटलं जरा झाडं तर आणावीत. लावायला पावसाळ्यात जरा लावले की जरा चांगली बहरतात नाही. आवाज कशाचा यायला लागलाय ओ?
टीव्हीचा जरा ईशु आहे ना. बाळाच्या हातात पिशवी होती ना बोलात.
हा म्हणजे आवाज तुमचा व्यवस्थित येत नव्हता ना म्हणून म्हटलं.
अच्छा
तेचं की.. कुठे घरी आहे काय बाहेर आहे मग?
अ घरीच आहे!
हां हां मग झाडं आणली ओ ग.. आज जरा वेळ होता नयी. रविवार जरा सुट्टी असते.
आज सुट्टी बरोबर मंग कोणती कोणती आणली?
मी बघा शेवंतीची आणलेत पांढरी, पिवळी. पर्पल कलरची, जास्वंद एक आणलाय व्हाईट कलरचा. आणि ते लिलीचे एक आणलय पिंक लिली आहे आणि. एल्लो पण हाय..
पिंक लिली..?
हा पावसाळ्यामध्ये येते बघा ती जास्त.
हा हा
ती
अच्छा.. मी पण चार दिवसा पूर्वी लावल्यात आता मोठा पाऊस झाला की नी.
हा हा
तेव्हा मी पण. मी एक्च्युली जास्वंत व्हाईट.. पांढरी. पिंक कलरची, रेड कलरची. आणखी. इथे एक आहे अशी चोरीची ऑरेंज टाईप म आहे बघा.
हा हा ती पण छान आहे ऑरेंज म अस. तर ती पण भारी वाटते ना वेगळे असं. छानच दिसते ती होय बघितलं की अस. प्रसन् सगळ्याच फुलांकडे बघितलं की आपल्याला प्रसन्नच वाटते झाडांना आपण बघितल्यावर. सकाळी उठून आपण बाहेर जाउ. किती छान वाटते असं फ्रेश वाटते झाडांना बघितले की आपण लावलेल्या.
मी तुम्हाला सांगू का माझं सकाळी उठल्यावर पहिलं काम काय असत.
हम्म
माझ्या दारामध्ये सोनचापा आहे.
हा
मग सकाळी उठली की पहिला सोनचाफा. ते.. सगळ नाही थोडं सगळ नाही फक्त खालचा
हा हा आमच्याकडे
आणि हा मी पण पर्पल कलरची शेवंती आणि एक रंगीत शेवंती आणि एक प्लांट बघा अस एक विंडोवर आणधलाय आणि एक क्लायंट बघा असे सूर्यफुलासारखे मिनी सूर्यफुल असतात बघ
हा हा तितके होय
ते दोन आणि एक ते का आणलंय छान आहेेत मुलाने आणलंय माझ्या अगदी त्याला अशी पिंक फुलं येतात अगदी ग्रुपची येतात खूप सुंदर आहे
हम्म हम्म
आणि येल्लो कलरच गुच्छा रोज. रोज मत हा तो एकांला. चार दिवसापूर्वी लावलेत मी आणखी तुम्हाला सांग. ते पिंक कलर गुलाबी
ह
आणि रेड कलरची चिनीला
हा छान वाटतात ते पण
आणि ते ह जे काय म्हणतात प्राजक्ताची फुल
हम्म हम्म होय होय तो पण होय प्राजक्ता म्हणताय पारिजातक म्हणताय
पारीजात हा राह रा ते गुलाबाासारखे असतात
हम्म गुलाब सारखे कुठे असतात हो ते
प्राजक्ताची फुले ती ओरेंज डेट असत त्याच ती वेगळी ना
ते हा ती वेगळी
नाही मग ही हजी हा त्याचं पारी जात के का काय की माहिती आहे मबा त्याचं नाव छान बरंच नाव आहे आणनलंय मी ते पण लावलं
हा हा बर मी पारिजातक बघा त दोन वर्ष झालं आणलाय लावलाय तो आता उंच झालाय तो भरपूर उंच इतका असं म्हणजे पुला इतकी लागते ना त्याला इतका छान सडा पडतो एक दारात समोर अंगणामध्ये खूप छान वाटते त्याचा सुगंध तर कसला सुंदर आहे भारीच वाटते. आवडतच झाडं लावायला मला पण दरवर्षी मी आणतेच पावसाळ्यात आणि कुठं पाहुण्या पहिच्यात गेले की आणि त्यांच्यात घेऊनच यायचवऱ्या
हो ना. मी केले ना परवा तसच. मी पण तेच केलं परवा पण मी काय केलंय तिथले ते छोटी येलो कलरची फुल होती ती. आणि करीपत्त्याच झाड ते तिथून उपटून आणल्या अक्षरच्या अ आणि
आपण झाडं दिसली क नाही आणि जी लागणार म्हणजे सगळीच झाडं शिकवची. वाटल्यास आपण फुलांची बाकी आता कडीपत्ता तर रोप डेली आपल्या म्हणजे तो असं अगदी आयुर्वेदिक असल्यासारखंच आहे ते झाड
हो बरोबर मी तर त्याच हे बनवते ना हेअरला लावायला सिरम
हा हा तेच की पित्तासाठी पण त्याचा उपयोग करतो ना आपण पित्त झाल्यावर पण
त्यामुळे कोरफड म भरपूर अशी तीन गट्टी लावल्या. कोरपडीचे आणि ते अतिशय सुंदर आलेले.
हा. अरे वा सगळे सेम सेमच झाडत वाटतं तुमच्यानी माझी कोरपड आहेत माझ्यात पण तीन चार आणि काय म्हणताय मग
काही नाही क
हॅलो.
नाही बोला घयच ते
हा तुमचा आवाज जर आज सकट होत हो म्हणून म्हंटलं. काहीतरी बाकी बॅकग्राउंड ऐकू येते ना.
हो मी तर बाहेर आली रेंजसाठी नाही नाही काम नाहीय चालू मीच बस तुम्हाला यावा म्हणून बाहेर आले बाहेरच्या साईडला
हा हा.
क्लिअर आवाज येेण्याकरीता
हम्म. आणि मग काय झाडं अशी भरपूर राहत वा या कि एकदा आमच्या घरी आमच्यातन पण कायतरी घेऊन जावा.
आम्ही नाही सांगता. नाही म्हणजे काय अ आमच्या घरी आता ते गाडी लावायच्या टायमाला आम्ही तोडल्या दोन झाड त्या आनंदाचं झाड एक गेलं माझं
हा हा.
झाडशी काढावी लागली आणि एक रेड कलरच जास्वंदी होती छोटीवाली अतिशय फुले येत होते गुलदस्ता असं दारात दिसायचं फुले हो त ते त्याय ते अक्षरशः मला मुळातून उपटून काढावं लागलं म्हणलं जगेल पण नाही जगलं
हम्म हम्म.
जाऊ आहेत का लावल्यात. बाकीच आहे पपईच झाड आहे नारळाचे अ आंब्याचे पण लावलं ते छोट आंबा इकडे लावला.
हम्म हम्म आहेत आमच्यात पण आंब्याच एकच आहे. हम्म आहे मोठा आहे ते पण भरपूर आंबे लागतात आहो
आणि इथं कस पावसामुळे ते जगतात ना त्यामुळे. मी त म माझं तर अ असं म्हणणं की बर्डेच्या दिवशी केक कटिंग करण्यापेक्षा आपलं सरळ एक झाड लावणे.
होय. तेच बरंय बेस्ट ऑप्शन आहे तो आणि बेस्ट गिफ्ट आपल्या स्वतःला पण होतय ते. आणि कुणाला द्यायचं जरी असलं तरी पण आपण जवळच्या व्यक्तीला देऊ शकतो. जे असं ज्यांना आवड आहे असं.
हम्म अन्यथा मग शाळेला
हम्म.
शाळेला पण आपण देऊ शक
देऊ शकतोय होय होय होय. आम्ही दिलंय बघा परवा आमच्या मुलाच्या शाळेत त्यांच सेंड ऑफ होता मग ग्रुप ग्रुप न झाड आनाय सांगितलेली पाच पाच मुलांचा ग्रुप केलता मग त्यात त आमी दिले प्रत्येक मुलाला एक दिलत तरी त्यांनी. त्यामुळं मग ह्यानी काय केलं तीन म्हणजे पाच मुलांच्यात फक्त या तिघांनीच दिलं.
हम्म.
नावं टाकून मग त्या दोघांची पण नावं टाकली यात आणि दिलं मग असं केलं.
मी पण आता तोच विचार करते आता मी शाळेत आहे जॉबला तिथे.
हम्म हम्म हा. हम्म हम्म. चालतेय कि ते बेस्ट गिफ्ट असू शकतं. सगळ्या गिफ्ट गिफ्ट पेक्षा. तुमचा बड्डेय होय? कधी आहे?
ट्वेंटी नाईन जुलै.
होय जवळ आलाय कि मग आता. करूया करूया येते की.
हम्म.
ते ते खीरा
च्या गेलेच्या गेल्या वर्षी फुलटूस पार्टी केली होती घरांत.
होय.
फुल हम्म वर्षा ताई आम्ही सगळे होत मी व्हिडिओ शूट वगैरे केला होता डान्स बिन्स सगळं फुल बड्डे केला आणि नंतर मगं तीन ऑगस्टला मुलाच माझ्या ऑपरेशन केलं डोळ्याच सांगलीमध्ये.
एक मिनट ताई मला कॉल याला लागलाय. मी करते तुम्हांला हां हां हां ठेवते.
हां.